हा बोल.
ते माझ्या असं एकदम क्लोज होतं ग. हा बरोबर मी त्याला सांगितलं. त्या फोनचा पासवर्ड मझ लक्षात होता.
होता वय मला तुझा त जेव आठवते नवीन मोबाईल घेतलेला आणि थोडे दिवसच चालतो त्यावेेळेला.
आहे ना मी काय तर टेन्शन मध्ये उठतो त्यावेेळेला.
पासवर्ड विसरवले आणि मला मी नंतर फोन करून सांगते. अगं माझ मोबाईलचा पासवर्डच विसरलेला. मी आश्चर्य माझं बिण घालतं की एकदा असं. मी ऑफिसला जात होतो त्यावेेळेला झालत बघ. काय वालतं सांग फिंगर लॉक निघाना झालतं. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो, हा बोलतीय कुठं आवाज मधच गायप.
अगं मी हॅलो, हॅलो करालो तू बी हॅलो, हॅलोच करालेस.
अ तुझा आवाजच येत नव्हता इथं.
काय...
आं? काय झालं? रेंज नाही काय तुला? हॅलो. हॅलो. काय झालंय फोनला? हॅलो. हॅलो. तुला रेंज नाही वाटतं बहुतेक. हॅलो. हॅलो.
ए रेंज मध्ये जा की तुला रेंज नाही आय.
अगं मी रेंज मध्येच आहे ही आमची मम्मी कंटिन्यू मागणं फोन करल्या.
मग उचल की उचल चालतेय उचल तर. उचल हॅलो. हॅलो.
हॅलो.
हां बोल.
आगं आमची मम्मी मला फोन कराल्या म्हंजे तिथं बासुरी हॉटेलला जेवा या म्हणून फोन कराल्या.
आसं झालंय होय?
मला तर वैताग आलाय बाहेरचं खाऊन भाई.
का बरं?
ऐ तिसरा दिवस आज बाहेर तोय मी
असू दे तुला चंगळ चालू आहे सध्या असू दे जा.
अ पोटात पोटात चंगळ चाल नाही ना खरं
अवद्यात आज तिसरा दिवस आता मग आता आणि काय बघ.
आता माझ्या बघ परवा अ ही होती ॲनव्हर्सरी होती
हम्म बाहेर
बाहेर जेवलो संध्याकाळी सकाळी पण माझ काहीतर बाहेरच खाणं झालत परत दुसऱ्या दिवशी मी तुझ्या बरोबर तिकडे ह्याला आलतो त्या लायसनच्या याला
हा.
त्यामुळे आपण दुपारी बाहेर जे खाल्लं
हा.
संध्याकाळी आत्याचा वाढदिवस होता बाहेरच जेवलो.
बाहेरच... होय
आत्ता तो कालच झालाय, कालच की.
ए परवा
काल ग
दहा तारीक दहा तारकेला आज बारा तारीक हाय
मग काल काय जेवलो?
आता तुला माहित. नाही काल तुला भूक नव्हती.
हा काल मी जेवलोच नाही, काल मी जेवलोच नाही राईट
हा
आणि आता चाले
छानच अभिनंदन.
काय नाही. काय बोलायचं नाही आलिया भोगाशी असावे साधन म्हणायचं.
अरे भाई मला पण आवडते बाहेरच जेवयला सोड मी पण तसा एकदम ह्याचा माणूस आहे. आकर मला
हा
हा जायचं मग काय आता नाविलाज.
बघू
पाऊस गायब झाला कुठं?
बरं झालंय जरा गप बाई
वाळलंय जरा वाळलं खडलं खडकडीत वाळ
त्या आपण राधानगरी जायचा प्लॅन केला ना
हाह परवा कसल ऊन लागाल त
वा प्रॉपर मी तुलाच सांगतो मी मी असा तापलेलो की नाही
हा नाही नाही. मला शिऱ्याचा जोक आवडला, तुम्हाला असं वाटत नाही मला ही हीही
हाह हाह
आज्या तर निरलज च् हाय रे.
आणि तोंडच बंद नाही. कसलं बोलाल तर सगळं नॉनव्हेज बोलणं चाललेलं म्हटलं चार चौघात तर जरा गबस म्हणाव कि त्याला?
तेव तटत नाही अगं मला तेचा अनुभव भरपूर आहे त्यो असा तटत नाही.
तेव्हा ग बस व बसवेपर्यंत बासवायचं काम आहे सोड आणि मधीच मधीच सिरियस विजय काढते का काहीतरी माझा असंच चालू आहे मलाी कामच मिळना झाले मला असंच तसच मग आपल्याला असं वाटतंय किती दुःखात आहे. आपणच लई एन्जॉय कराय लागलोय का काय
आणि मधनच अचानक पालतुगिरी करायला चालू करतय.
हा ते सिरियस बोलते काय मधनच आणि काहीत घाण काय तर बोलायचं आणि ते शिवाय द्यायचं आणि हासायला चालू करायच काय म्हणलं उचल उचल
हॅलो हॅलो
हा बोल
हा मध्येच एकदम काय तर दुसरंच चालू करते
होय आणि ते झालं ग नाही आणि परत काय तीन चार सिच्युएशन मध्ये ते माणूस असतोय‌ एका एकदा मधीच सिरीयस होऊन दुसऱ्याला शिव्यास देतेय. एकेदा कुणाला तर नाव ठेवत असते कधी तर काय तर त्यातन पॉइंट मारून हसत असते. कधीतला कामाचं टेन्शन असते काही वेगळं वेगळं चाललेलं असते.
त्याचं सगळं एकदमच चालू असते.
होय. आता काय सांगायचं, मग तो काम जॉब का बघत नाही कुठं.
त्याला मी म आता ते जॉब ते ह्याच्यासाठी भरला नव्हती फॉर्म.
कोल इंडिया.
कोल इंडिया.
काय पण.
कोल इंडियाचा अभ्यास बी करायला पाहिजे ना.
कधी आहे तरी पेपर?
काईमच.
तो आपण एस एससीचा पहिला भरलाय बघ त्याचा बहुतेक लाग पेपर असेल कधी तर. जुलैमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यात.
मला तर कायच माहीत नाही का त्या पेपराचा अजून.
मी बघतो की जरा उघडून.
ति शि मला सिऱ्यातच अजून वाट त ते मला म्हणला भावा. पेपरला जावे्या आपण.
त्याने एस एससी जीएल चा भरला नाही.
काय माहीत नाही बौतेिक नाही भराला.
का?
काय माहीत मला.
सांगितल्या लो की त्याला भर म्हणून.
मला, त्याला सांगितल्याला माहितच नव्हतं आणि मला काय म्हणला नाही की भरायचा भिरायचा.
तुला म्हणलेलो मी त्याला कुठं पर्सनली सांगाय गेल तुम्ही तुला म्हणलेलो एसीसीजीएल चा भराला सांग. कारण कंबाईन ग्रॅज्युएट लेवल होती ना ती.
अरे मी ते तू म्हणलं मी सांगितलं असणार जा त्याला खर ते ना आ तर भरला ना त्याला काय.
खरं त्यांचा विषय काय आहे सांग त्यांची पहिली टेस्ट सोपी असत्या काय. म्हणजे ऍप्टिट्यूड बऱ्यापैकी आपल्याला जमल अस असतंय. खर त्यांचा राऊंड टू जो असते की नाही तो अवघड असतोय जरा टायपिंग वगैरे फास्ट. वगैरे असायला लागते.
मग.
ते तो ऋषिकेशच तसंच झालतं की पहिला राऊंड क्रॅक चालता दुसऱ्यातनं बाहेर पडला.
अररर.
गेलता की ऐ त द्याला पेपर मलाच आणि सांगतोय माझं सिलेक्शन झाले सेकंड राऊंड ला. आणि असं तसं बरं झालं म्हणलं छानच उत्तम म्हणलं.
मग काय झाललं पुढं?
दुसऱ्या राऊंड ला गेलं आणि बाहेर पडलं.
काय करायचं एखाद्याण्या शिबत नसते.
त्याच त्याचं कसंय माहितय का फुकट कुठली परीक्षा असली तर सांग ते भरतो. पैसे देऊन काय भरणार नाही.
मा असला लागत नसते जाॅब.
मी म्हंटलं फुकट असत तर आवी् सगळंच भरलं असतं मग. आता मधी मला मला फक्त ते कोल इंडियाच पाठवलं काय ते ना. म्हणला भरणार आहेच काय म्हणला मी म्हणलं बघायचं. असं म्हणा मी कशाला त्याला भरणार आहे मून सांगू. भरायचं म्हटलं बघू. नाही मी विचार करालोय अकराशे रुपये फी येतील अकराशे ऐंशी रुपये फी आहे तीला. मग राहू दे म्हणलं भरू नकोस. बरं हे काय पैसे मिळवत नाही असं पण नाही, जातय की रोज आंब पाडायला आता
ते कसं आहे माहिती आहे काय, ज्याचा त्याचा प्रश्न ना शेवटी.
काय बोलायचं मग? जाऊदे
याला भरायच असलं तर भरलं नाही तर भरणार नाही.
मला सगळं टाकतच बसते. स्वतः चेकआउट काय करत नाही इनस्टाला हो म्हणून रील टाकायच्या आणि आधी एवढं बघ म्हणून सांगायचं. आता मी काय काय बघू आणि बघितलं की सगळं त्या इंस्टाग्रामवररच असतंय फेक. काय सुद्धा खरं नसते त्यात
इनस्टाला मोस्टली फेक असते मी बी टाकाच बंद केली तुला
ते रील असतात क सगळं ते सांगली बँकेच मध्ये तू सांगितलेलं बघ चेक केलं काय हो खोट ये ते फेक होत ते, फेक होत ते परत त्या ऑनलाईन मध्ये तुम्हाला वर्क फ्रॉम होम भ ये त्याच्या तीन वेब बसाईट बघा त्या तीन वेबसाईट पण बघितल त्या पण फेक
तेच की
मग मग काय करायचं?
मग काय म आता गप बसायचं.
आणि कि ती तर असं बघितलं मी तेन टाकलेलं ते जलसंपदाचं टाकलेलं ते पण फेक रेल्वेच टाकलेलं ते फेक, पोस्ट ऑफिसच टाकलेलं ते फेक मी म्हणलं तू टाकतेस त्यातलं मोस्ट ऑफ द फेकच असते म्हणटलं.
नाही नाही फेक असते भरपूर फेक असते मी पण बघित
शंभरात कुठं तररी एखादं खरं असतंय बाकी सगळ फेक असतंय आणि ते कसं सांगत सांगते न जागा निघणार आहेत असं सांगत्यात, निघल्यात असं सांगत नाहीत.
होयच किं म
ते मधी महसूल खात्यामध्ये एवढ्या एवढ्या जागांची भरती होणार म्हणून होणार आहे. मंत्र्यांनी राज्यसभेत जाहीर केलंय हे होत. आणि जागा म्हणजे ब आत्ता लगेच जागा निघल्यात असं नव्हतं घेण्या ची शक्यता आहे हहह आपल्या प्रोबेबिलिटी चा